हायेत
हा हो, ते मगाचे दोन अडीच मिनिट राहिले.
अडीच मिनट राहिले का? ओके. पण ते कॉल क काऊंट काय झालाच नाही म्हणजे. म्हणजे झिरो मध्ये पण नाही झाला तो. म्हणजे तीथ वेस्ट, तस पण काहीच नाही झाला. म्हणजे झिरो पण दाखवत नाहीये.
पण ते मग, काउंट करत नाहीत ना ते. अस होत ते.
ओके ओके ओके. म्हणजे फुकट गेला कॉल माझा. आता बघूया.
माझा आता तो, हा एक झाला असता सव्वीस झाले असते माझे.
अच्छा, माझ हे खूप दिवसाच स्टार्टिंगचेच राहिलेले होते पाच कॉल. झाल आता शेवट चा, होता माझा कॉल.
शेवटच होता. हो का, म्हणजे आता सव्वीस अस अजून चार केले कि म झाल असत टार्गेट माझ. अस
एकाचे ह्याला चार कॉल करू शकता तुम्ही.
हो का, ओके ओके. ठीक आहे. ठीक आहे. चालेल चालेल.
हम्म
हम्म हम्म हम्म
तेच म्हटल आता वाऱ्या वरून
हम्म हम्म, तेच तेच. रेंज मुळे पण काय माहित कोणी कॉल करत होत. तेच झाल. पण, एक कॉल चालू असतांना त्यांनी पण नाही द्यायला पाहिजे ना दुसरा कॉल कनेक्ट करायला.
हो ना, ते मग त्यांनी सांगितलेल आहे ना तुम्ही कॉल करून आधी विचारा. साधा कॉल करून कि तुम्ही फ्री आहेत का. हम्म
डायरेक्ट कॉल नाहीच करायला
नाही केला. त्या नवीन जे आहे त्यांना तेवढ माहित नाही हो.
माहित, हा बरोबर. मग सोबत कोणी हम्म हम्म हम्म
बाकी काय मग. जेवणाच काय मेनू.
जेवणाचं आज शुक्रवार तर व्हेजच आम्ही बनवलेलं म्हणजे हम्म डाळ, भात, भाजी हम्म सकाळी होऊन जातात ना, डब्याला च पात्या त्यांच्यामुळे मग दुपारी
हम्म
आता आपलं डाळ भात भाजीच बनवतो, मस्त हम्म
हम्म
आमच्या घरी पण सगळे खातात, पण मी नाही खात बनवून देतेत
ओके आ माझं पण तेच आहे, आमच्या घरी पण नॉनव्हेज खातात म्हणजे पण मी मी नाही खात, पण शक्यतो माझ्या, नाहीच बनव शक्यतो फ्रायडे ला.
कडे पण
हो हो संडेला तर हा, बनवतोच मी वेनन्स डे ला आणि संडेला खाते फक्त फ्रायडेला नाही खात, जास्त हां
आणि मी आधी खाल्लेलं सात आठ वर्षांमध्ये नाही खाल्लं नाही नाही, मी आळायचं सोडून दिेलं.
सोडून दिलं ओके म्हणजे आता अजिबात नॉनव्हेज खायचं नाही.
आता अजिबात नाही. खात
ओके एवढे एकदम एवढ्या वर्षाची सवय मो हा होय
मनात इच्छा आली.
हां चल ओके बरोबर पण काय काय सवय असते त्यांना नाही जमतं जसं पाहिजेच हम्म हम्म तेच
आणि माझा लहान मुलगा लहानपणी अजिबात खातं नव्हता. मग थोडंसं हं पाचवी सहावीला गेल्यानंतर
हा काय
मी तोपर्यंत नव्हता खात
हम्म माझा मुलगा पण बाकी मच्छी काहीच नव्हतं खात आ आता हल्ली हल्ली खायला लागला आता नुसती कोलंबी ह्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कुठची मच्छी ची नाही खायचा चिकन पण, नाही खायचा म्हणजे काहीच नाही.
हा हा
हम्म आता आता खायला लागलाय बाकीची मच्छी चिकन वगैरे नाही तर काहीच नाही. आ फक्त कोलंबिया हा एकच प्रकार खायचा.
हम्म
हम्म हम्म
माझ्या लहान मुलाला खूप मच्छी आवड. ते
हां ना आम्ही मटण नाही, खात कारण मी नाही मटण खातं त्यामुळे मग आम्ही आणतच नाही मटण घरी हां आणातच नाही म्हणजे असं हम्म आणि मटण ऍक्च्युली नाहीच खायला पाहिजे, म्हणजे लाल मा प्रकार आपण नाही जास्त हवे. शरीरासाठी नसतच चांगले ऍक्च्युली ते. हम्म.
शेत वगैरे आहे. शेतामधे काय आहे सध्या तिकडं?
नाय, आमच्याकडे शेत म्हणजे आम माझ्याकड आमच्याकड शेत आमची शेती नाही. आमच्याकड डे हे हे जास्तकरून भात तांदूळच पिकवतात जास्त, तांदूळ जास्त पिकवतात. कोकण साईड ला तांदूळच जास्त पिकला जातो ना. ह आणि बाकी, पिकं म्हणजे म्हणाल त वाल
हम्म.
आपलं हे पण म्हणजे पिकवतात आपलं नाचणी वगैरे पण भाताच तान तादळाचा प्र मुख्य पिक येतं म्हणजे
हा.
माकीठी थ थंडीय थंडीमधे म्हणजे हिवाळ्यात हेच आपलं वालाच, तुरी आणि हे पण ते तेवडा पिरियड मध्येचं असत, म्हणजे मिळून जात ते तेव्हाच. तुरीच्या शेंगा
हम. आमच्याकड सोयाबीन सोयाबीन असत आमच्याकडे सध्या. सोयाबीन, हरभरा
हू हू हू ज्वारी येते हा.
म्हणजे तुमची विदर्भ साईड आली ना? मराठवाडा.
हम्.
तुमचं शेत वगैरे आहे की नाय? तुमचं शेत आहे, हो हो
सध्या शेतात आता तूर आहे, परत सोयाबीन आहे. हम् ऊस आहे थोडाफार हम्.
इकडे असं म्हणजे पावसाळ्यातच जास्त, म्हणजे असं मग काकडी दुधी अशा भाज्या लावतात म्हणजे. छोटे छोटे, शेत असतात ती त्यांचे जागा असेल तर हिकडे तो अस मेन हया गोष्टी जास्त करतात पाऊस फळामध्ये वा
ह आणि त्यांना मार्केट जवळ पड तना कोकण साईड ला मुंबई वगैरे
हा आणि अगदी मोठ्या प्रमाणात नसलं तरी पण म्हणजे कमी प्रमाणात पिकवतात ते, आपल्या जवळच्या बाजारपेठेत जाऊन विक तात दररोजच, असं आहे. नाही मुंबईला नेल तरी, इकडे असं या साईडला मग छोट बाजार इकडे म्हणजे आणून विकतात ते. शीराळी, घोसाळी हे सगळ पावसाळ्यात खूप प्रमाणात मिळत.
हम्.
हम्म.
भाजीपाला भरपूर करता काय?
हो हो हो आता पण गावठी भाज्या खूप प्रमाणात मिळतात मार् मार्केटमध्ये आमच्या इथे,
पावसाळ्यात भरपूर राहतं भाजीपला तशा, पालेभाज्या पण भरपूर राहतात.
हो इथे आजूबाजूच्या गावांना कस प्रत्येकाची जागा असतो प्रत्येक आपलं भाजी लावतोच. तेवढे चार पैसे त्या लोकांना मिळतात ना, म्हणजे त्या दरम्यान असं
आता सिटीमध्ये पण भरपूर टेरेस वर
तर हो तर नवीन ते आलंय म्हणजे,
हा ट्रेन चालू झालाय तर मोठी इच्छा असते. हम्
केम आयडिया चांगली ऍक्च्युली हा पण केमिकल विरईत म्हणजे सगळं नॅचरल पद्धतीने होत ना शेवटी ते, नाही म्हण चूकलं तरी आणि स्वतः पुुरता होऊन जातं. एखाद दुसरी भाजी होऊन जाते. तेवढ्या येच्यात नाही म्हटलं तरी,
दोन दोन झाड जरी लावले तरी बस होतात. हम आणि सगळ्या प्रकारचे केले तर ह्या भाजीच टर्न येईपर्यंत त्या भाज्या तवर तयार होतात दुसऱ्या,
हो का हो हो हो हम्म हम्म हम्म तेच
त्यामुळे एवढं काय प्रॉब्लेम येत नाही.
हो तू का हम्म
म्हटलं आता काय आराम करतील जेवण वगैरे झालं की, मग चार वाजता मग निवंत करूया म्हटलं, काॅल तुम्हाला
माझा मुलगा मजेत चार वाजता आम्ही एवढं दुपारी काय झोपणं पण काय कधी तरीच होतो नाही तर तर नाही मोस्टली
हम्म
नाही झोपत दुपारच असं,
हम्म हम्म मुलगा म इंग्लिश मिडियमला आहे. का सेमी आहे
नाही इंग्लिश मिडीयमलाच आहे.
अच्छा-अच्छा सध्यातेच आहे सगळीकडे इंग्लिश पुढे म्हणजे मराठी तर राहिलं हम्म
आता पुढे पण शिक्षणाच्या दृष्टी कोनात इंग्लिश मिडियम बेटर पडतं कारण त्यांना पुढे त्रास होत नाही.
होत नाही हो ना,
म्हणजे सायन्स वगैरे घ्यायचं झालं, तरी वगैरे म्हणजे कस ते इंग्लिश ते बरं पडत म्हणजे त्यांना प्रेशर येत तेवढंच कमी बघायला गेलं तर हा कुठेही गेलं तरी तुम्ही इंग्लिश येणच आहे.
येणच ये हो कामापुरता तर इंग्लिश पाहिजे.
पाहिजेच ना नॉर्मल बोलायला पण तिथे चांगल्या ठिकाणी गेलं तरी इंग्लिशच बोललं जातं.
इंग्लिश बोल ओ
मराठी मिडियममध्ये आपण शिकलो, पण आपणच त्या त्याचे दुश्मन परिणाम आपण आपण भोगतोय आपल्या मुलां ना भोगायला मिळू नये, म्हणून आपण विचार करतो नको त्यांना
ते सगळं पुढचं इझी जावं, आपण इंग्लिश मिडियम टाकतेच आजकालचे पालक फार विचार करतात.
हो हो.
पण आपल्या वेळेस एवढं नव्हतं की, म्हणजे आई वडिलांनी विचार नाही केला तेव्हा, म्हणजे आपल्याला इंग्लिश मिडियममध्ये टाकायल, पण तेव्हा एवढं हे पण नव्हतं की शिक्षणाच्या बाबतीमध्ये असं काही हम्म हे नव्ह तं हो हो हो.
हे महत्त्वाचं होतं आणि मरा ठी मीडियम जरी असलं, तरी आपल्याला भरपूर नॉलेज भेटतं होतं.
भेटत होतं हो आणि तेव्हा एवढं इंग्लिश प्रत्येक म्हणजे नाहीच वापरलं जायचं एवढं, जेवढं आता वापर
हो हम्म. आता जन्मलं की ते इंग्लिश चालू होतंय.
बोबडी वळते. आपल्याला साधे दोन वाक्य पण नाही बोलता येत असं होतं ते. असतं हो.
शिकणं महत्वाचं आहे. हो मला पटतंय तुमचं आता बघा
परत करू एकदा कॉल आपण आणि बोलूया तेव्हा आजुन. ओके चालेल बाय. बाय.
बाय.